आवाज येतलो हो हो येत ते माझा तुम्हाला येतेय का आवाज
हो हो येतो येतो.
ते
तुमच्यासोबत थोड परंपरा या विषयावर विषयाबद्दल चर्चा करायची होती. त तृ तन फ्रियाात
हा हो हो मॅम मी फ्री आहे तुम्हाला म्हणजे काही जी परंपरेबद्दल चर्चा करायची असेल तर नक्कीच आपण करू शकतो मॅम
ओके तर मॅम आपण मी तुम्हाला सांगते की परंपरा म्हणजे नेमकं काय तर परंपरा ही आपली संस्कृती आहे असं थोडक्यात म्हणता येईल पण ही संस्कृती म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगेन की परंपरा आणि संस्कृती यामध्ये थोडासा डिफरंट आहे आता परंपरा म्ह ंतर पिढ्या पिढ्या चालत आलेली परंपरा जस की आपल्या आईवडलां आईवडला आजी आजोबा आजी आजोबापासून आपल्या आजी आजोबांपर्यंत त्यानंतर आपल्या आई वडिलांकडे पर्यंत तिथून आपल्यापर्यंत आणि आपल्यापासून पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे पिढ्यान पिढ्या जी चालत आलेली आहे एखादी परंपरा त्याला परंपरा आता ही परंपरा म्हणजे नेमकं काय चालत आलेलं आहे तर मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या अ कुटुंबामध्ये किंवा देशामध्ये किंवा म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये कुटुंबाचे वेगवेगळे असते जस की आपण नवीन पाहला घरी आला तर पहिला त्याला पाणी देतो चहा देतो ही देखील परंपरा असू शकते. लाट ला आप तो ज्याळी जातो तेव्हा आपण त्याला नमस्कार करतो. किंवा त्याच्या पाया पडतो.
हो मॅम हो
हो हो तर ही एक आपली परंपरा आहे आणि ही आपण जपली म्हणजे आपण जपतो जपली पाहिजे नाही ण जपतोच ही पिढ्यापिढ्या परंपरा जी जपली आहे त्याचा आदर कर आपलं कर्तव्य आहे तसेच आपली ती जबाबदारी आहे असं मला सांगता येईल.
हो मॅम हो
तर अगोदरच्या काही परंपरा म्हणजे चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत असं सांगता येईल. काही परंपरा या म्हणजे आपल्या चांगल्यासाठी देखील आहेत किंवा नष्ट झाल्या देखील आहेत त्या वाईट ज की मी तुम्हाला सांगेन बालविवाह ह परंपरा होती आता ती सध्या नष्ट झालेली आहे तर तुम्हाला माहितच आहे बालविवाह म्हणजे काय तर अठरा वर्षाच्या अगोदरच्या मुलींच किंवा मुलांच लग्न केलं जात होतं आणि त्यामुळे त्यांचा शारीरिक किंवा आर्थिक म्हणजे शारीरिक किंवा म्हणजे त्याचे बुद्धी देखील असू दे त्याचा पूर्ण वाढ झालेली नसत होती. त्यामुळे विविध रोग किंवा विविध आजार त्यांना अ प्राप्त व्हायचे. जेणेकरून खूप त्यांना त्रास होत होता किंवा मुलीं म्हणजे त्या मृत्यू देखील पडत होत्या आणि ही परंपरा हो तर त्या बरोबरेवर आता बंदी घालण्यात आलेली आहे आणि आता ती परंपरा बंद झालेली असून आता मुलींच व वीज झाल्याशिवाय लग्न करण्यात येणार नाही असं शासनानं घोषित केलं आहे. तर ही परंपरा वाईट होती त्यामुळे ही नष्ट झाली आहे तर आपल्या संस्कृती किंवा समाजामध्ये एक चांगली परंपरा म्हणजे अक चांगल्या परंपरा आहे पण फॉर एक्झाम्पल सांगता गेला मी एक चांगली परंपरा तुम्हाला अशी सांगन की ती नमस्काराची झाल्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये कि आता मॉडर्न कपडे घालण्याचे म्हणजे असं फॅशन निघाले आहे असं सांगता येईल पण त्याचबरोबर आपली वगरे आपल्याला सांगत असते की आमच्या काळात नव्हतो आम्ही फुल कपडे युज करत होतो किंवा साडी वगैरे नेसत होतो खूप छान पोशाख आमचा असत होता आणि आम्हाला खूप म्हणजे अ असं छान फील होत होत आत्ताच्या काळामध्ये जसं पुरी क्रॉपटॉप जीन्स वगैरे युज करत ही आमची परंपरा नाही संस्कृती नाही आहे तर आपण आजीला बोलतो की काळ बदलला आहे आणि काळानुसार बदलणं खूप गरजेचं आहे हे जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच आपली परंपरा देखील इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं बरोबर ना
हो मॅम हो अगदीच बरोबर मॅम जसं की तुम्ही मला सांगितलं कि बालविवाह असो किंवा अ म्हणजे हे सगळं तुम्ही जी माहिती सांगितला ती खरंच म्हणजे जो काही आधीच्या काळात म्हणजे जे काही हे काही बालविवाहासारखी परंपरा होती ते आता जाऊन कुठे नष्ट झाले आहे आपल्या भारता आपला भारतासार भारतासारखा देश हा विविध रेने नट घलेलं आहे असं म्हटलं जातं आणि खरंच त्यावेळेच्या त्यावेेळेच्या काळखी मुलींना अगदी सती जाणे असे असे सुद्धा होते बालविवाह सारखे परंपरा होत्या ज्यामध्येणज खूप
अक तुम्हाला माहित असेल हुंडाबळी देखील हो म्हणजे लग्न झाल्यानंतर म्हणजे विवाह पद्धतीमध्ये लग्न म्हणजे मुलींच हुंडा द्यायचा णजे हुंड म्हणजे नेमक काय तर लग्नात फक्त अ मुलगी फक्त द्यायची नाही तर मुलगी सोबत काही पैसे किंवा गाडी असू दे किंवा काहीतरी म्हणजे संसार सर वगैरे म्हणजे अधिक पैसे दिले जात होते म्हणजे त्यांची मागणी होती कि तुम्ही तुमची मुलगी येते तर अजून म्हणजे असं हुंडा घेतला जात होता तर या हुंडाबंदीवर देखील म्हणजे शासनाने पूर्णपणे बंदी आणली आहे त्यामुळे खूप छान म्हणजे अस एखा्या गरीब घरल्या मुलीला किंवा बाला हुंड देना काही प्रॉब्लेमस येत नाहीय किंवा छान पद्धतीने तिच लग्न होत केलं जातं आणि आताच्या काळात असं म्हणलं जात की फक्त मुली द्या म्हणजे खूप छान परंपरा आहे जी म्हणजे ज्या चांगल्या आहेत त्या अजूनही चालू आहे जसे की सण असू दे आता अस ना आपण बघतच आहोत की अगोदरच्या काळाासारखे साजरे केले जातात अगोदरच्या कथा ि आपण सांगितलं जात जस की वेगवेगळे सण आहेत गुढीपाडवा दसरा दिवाळी तर ह्या पाठी मग देखील परंपरा आहेत जसं आपली आजजी करत होती सण ते साजरी तसेच आपण आज करतो तो सण आपली पुढील पिढी देखील तशीच करेल आणि आपलं कर्तव्यच आहे जसं की मी बोललो की आपण जे शिकलो आपल्या आजीकडून तेच आपल्या पुढ अ पिढीकडे देणं किंवा सोपवणं हे आपलं काम आहे आता काही फॅमिलीमध्ये बघतो आपण की असं म्हणतात की कुटुंबामध्ये अ काळा कलर अ वेअर केला म्हणजे घातला जात नाही म त साडी असू दे किंवा ड्रेस असू दे तर काही हा तर काही फॅमिलीमध्ये तो घातला जातो म्हणजे साडी काळ कलरची किंवा ड्रेस घातला जातो तरी प्रत्येकाचे संस्कृती हा तर प्रत्येकाची ही संस्कृती असते म्हणजे त्या कुटुंबाची एक संस्कृती किंवा परंपरा असते जी परंपरापासून म्हणजे पूर्वजांनी दिलेलीगी किंवा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल आणि त्याचा आदर केला पाहिजे तर आपण दुसऱ्याच्या कुटुंबाचं म्हणजे ज्या कुटुंबामध्ये काळा कलर घातला जात नाही तर आपण त्याला असं ब कवा त्या परंपरेची चेा न करता अ कर त्याची परंपरा स्वीकारली पाहिजे किंवा आपण अस समजून सांगितलं पाहिजे की आमच्यात चालतं तुमच्यात चालत नाही ते तू नको वेअर करू वगैरे म्हणजे समजून घेतलं देखील पाहिजे त्या परंपरेचा अनादर न कर त्या म्हणजे विचार केला पाहिजे क का पूर्वजानी केलं असेल कारण थोडक्यात ती आपण बोलतोच की परंपरा म्हणजे पिढ्यान पिढ्या म्हणजे पूर्वजांनी आपल्याला ती देणगी दिलेली असते
हा जसं की तुम्ही आता म्हणलं आहात की काळा कलर एकेकांच्या घरी चालत नाही ही परंपरा असण्यापेक्षा म्हणजे मी म्हणेल की आपल्या इकडे पूर्ण म्हणजे देवस्थ आहे त्या देवतांना लोक मनापासून अगदी हो जतात आणि खरंच त्यांना म्हणजेे देवांना म्हणजे देवांसाठी ट इज जो करतेनी म्हणजे आधीपासून परंपरेपासून त्यालाच आले आलेला जो काही म्हणजे देवतांना मानतात की बाबा हा ह्या देवाला आपला काळा कलर आवडत नाही म्हणजे आमच्या ह्या म्हणजे ज्या जो काही आमचा जो काही ह कुटुंब आहे जो काही आमचा जीव काही वाव की आहे त्या भावकीिकमध्ये काळा कलर घालायचा नाहीये म्हणजे तो देवाला त चालत नाही मग तो काळा क प्र काळा म्हणजे काळा कलर घालण्याचा पूर्णपणे ते अवॉइड करतात मग त्याने अगदी चप्पल असो पर्यंत ड्रेस असो पर्यंत अनेक काय करी भांडी वगैरे काहीही असो किंवा कुठली त काळी म्हणजे काळा हा म्हणजे आपण नकार मग दुसरीचं एक प्रतीक मानलं जातं मग त्यांचं तू काही ती काही परंपरा आहे मग तेिथरी म्हणजे ते काय आहे त म्हणजे ते मान्य करतात व त्याचं ते फॉलो करत जातात मग आपण तसं म्हणा जस सांगा गेल तर आपल्याकडे ह वारकरी संप्रदायाची सुद्धा खूप छान पद्धत आहे म्हणजे वारकरी अगदी मना पा मनाभ म्हणजे म
ह
आनंदाने जी काही त्यांची आठ दिवसाची जी काही वारी असते ती आनंदात त्यांची वारी संपन्न करत असतात आणि देवाचा जो काही एकादशीच्या दिवशी आहे तर आनंद आणि जाता असतात म्हणजे अगदी मध्ये मध्ये जेवण असो जे त्यांची काही से असेल सेवा आहे ते भजन कीर्तनाश वजे असेल तेी सगळी लोकं करत असतात आणि जो काही म्हणजे म्हणजे पांडुरंग म्हणजे आपल्या इकडे विष्णूचे आ तार पांढुरंग त्यांना म्हणजे खूप म्हणजे खूप असं वर्षाला हजारो देशभरातून लोक वारीसाठी येत असतात अगदी पायी ग म्हणजे अ का असं माणझे आधार घेऊन सुद्धा येत असतात अगदी वयस्कर लोक सुुद्धा होय तर लोकसुद्धा म्हणजे त्यांना आजारी असताना सुुद्धा त्यांचं जे काही औषध गोळ्या आहे त्या सोबत घेऊन अगदी म्हातारी का टिकत सुद्धा येतात कारण का त्यांना फक्त त्यांचा देवाचं दर्शन घ्यायचं असतं जे काही भजन कीर्तन मध्ये त्यांना तो काही त्यांचा वेळ घालवायचा असतो त्यांना जो काही दे मला तो ते जे काही आठ दिवस आहेत ते पांडुरंगासाठी पूर्णत त्यांचा वेळ देतात आणि खरंच म्हणजे खूप आनंदात दिवस घालवत असल अगदी मस्तपैकी जेवन वगैरे लोक आधी मध त्यां जेवण वगैरे ठरलेलं असत हा नवी नवीन पदार्थ तर आधी म्हणजे म्हणजे आम्ही स्टेटस वगैरे आता डिजिटल लाईफ झाल्यामुळे अ म्हणजे अगदी वेळेस लोकांच म्हणजे जे काही तरुण लोक असतात ते वयस्कर लोकांचे पाय वगैरे चत त सत वारीमध्ये आणि गोळ्या औषध मेडिसेशन म्हणजे जागोजागी त्या मेडिसेशन सुद्धा त्यांना देत असतात अशा प्रकारे जी काही सेवा आहे ती सुद्धा लोक करतात जेणेकरून त्यांनी म्हणजे ते जी जेवतजे त्यांना सुद्धा त्यांना त्यांच पुण्य लाभेल असं ते अ करत असतात अ ओके
हा म्हणजे हा म्हणजे थोडक्यात तुम्ही जी परंपरा म्हणजे जी वारीद्वारे देखील परंपरा जप ली जाते म्हणजे एक चांगली परंपरा आहे आणि ती जपली जाते त्याचा आदर केला जातो थोडक्यात तुम्ही भक्ती देेखील सांगितला की देवाची भक्ती देखील ही एक परंपरा आहे आणि पिढ्यान पिढ्या चालत आली आहे खूप छान पद्धतीने तुम्ही परंपरेबद्दल माहिती सांगितला खूप छान नॉलेज मिळालं तुमच्याकडून आणि अगोदरच्या काळातली जी वारी होती त्याचा देखील म्हणजे आठवण आली आहे किंवा खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून तर तुम्ही तुमचा टाईम दिलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे
ओके ओके बाय
हा बाय